हॅलो हा आता आवाज येतो काय मला तुझा खरा आता प्रॉब्लेम काय झालंय आवाज तुझा जरा मोठा कर.
हॅलो.
हा आता आला बोल.
हा बोलकी काय म्हणता?
काय नाही बघ खूप दिवसान.
होय अगं तेच म्हंटलं करूया जरा काय करा लागल्या अस. विचारू या फिरायला जायचं काय झालं जाऊया-जाऊयात म्हटली कुठं जायचं काय बोललीच नाही.
अगं म्हटलेलं की तुला तू प्लॅन कर आपण खरच जाऊया आता किती छान निसर्ग वगैरे झाला तुला मी म्हणलेलेच निसर्गामध्ये जाऊया. तर तू काय प्लॅन केली नाहीस काही नाहीस एकटी-एकटी फिरून आल्यास मला सोडून. कुठं-कुठं चाललंयस पुण्याला मुंबईला आणि मला काही नेहण्यास आणि काय नाहीस आणि सांगत पण नाही. हॅलाव म्हणतीस तू कि तूच म्हणतीस प्लॅन करूया प्लॅन करूया आता परवाची ट्रीप प्लॅन झालेली ती कॅन्सल झाली तुला रिझन सांगितलं मी.
होय-होय बोललीस तू पण माझं पण काय झालं सांग अचानकच जायचं ठरलं. माझी मैत्रिण बोलवून घेतली जाऊया-जाऊया म्हणून मग तसं म्हणजे सहज जायचं म्हणून गेलो. मग तिथे गेल्यानंतर तुझा कॉल आल्यावर मग सांगितलं की बाबा आलोय. तिथे गेल्यावर काय आपलं तुला माहितच आहे आपण पुण्यामध्ये गेलो की दगडू शेठचं दर्शन घेतो ऐक ती जा
अ पुण्याचे पुण्याला गेलं पुण्याचीच झाल्यास होय तू तिकड
नाही ग आलोय ना परत आलोय पण तिथं कसं म्हणजे मी तिथलं सगळं बघितलं ग आता आपण इकडं कसं दावीत आपल्याला म्हणजे बघ ना आपण अ सकाळी उठल्यानंतर आंघोळ हे करायचं ब्रश वगैरे म नाश वगरे करायच म्हणजे आपलं काहीतरी एक दैनंदिन रू म्हणजे रुटीन एक आहे ग ठरलेलं आणि तिकडची लाई म्हणजे तिकडची जीवशैली इतकी म्हणजे बेकार आहे ना बेकार म्हणजे त्यांना ते चांगलं वाटत असणार आहे आपण म्हणजे आपण उठल्यावर काय करतो पहिला आंघोळ वगैरे करायचं त्याशिवाय आपण अ किचन म्हणजे स्वयंपाकघरमध्ये जायचं नाही असं आपल्या इकड गावी म्हटलं जातं पण तिकडं तसं नाही उठायचं बाबा स्वयपाक घरात जायचं आणि जे काय असेल ते नाश्त्यासाठी वगैरे सगळं करून घ्यायचं.
ते त्यांची होय रुटीन तिथलं वेगळंच आहे बाई आणि तिथली मी माझ्या एक दोन, तीन मैत्रिणी होत्या काय त्या सुट्टी असली की नाही अंघोळ किती कितीला करणार सांग दोन, तीन वाजता अंघोळ करत होत्या अंघोळच करायच्या नाहीत त्या.
हा आणि मला पण तिकडे गेल्यानंतर ना अक्षरशः खरंच मला पण आळस येत होता. कि बाबा का अंघोळ करायची आता अंघोळ केल्यावर काय होतय म्हणून मी अ म्हणजे अ हा मला पण नकोच वाटत होतं आंघोळ करायला पण आता काय आपल्या म्हणजे आपल्याला पहिल्यापासून सवय एखादी लागलेली असली की बाबा आंघोळ करूया आणि मग आपल्याला फ्रेश वाट तय म्हणताना मग आणि करून घेणार म्हण आपल्यासाठी
होय होय
इकडचा म्हणजे आता आता तू दोन्हीकड पण राहिल्यास काय पण मग मि प्रश्न विचारतो आता मला सांग इकडच्या लाईक मधे अन् तिकडच्या लाईफ मध्ये डिफरन्स आहे बरोबर आहे पण तुला कोणती लाईफ बेस्ट वाटत्या. की बाबा इथं मला छान वाटतय किंवा हेच योग्य आहे, हेच छान आहे असं कुठ कोणत आहे.
असं काही नाहीये.
म्हणजे डिफरन्स सांग म्हणजे काय फरक जाणवला तुला की तू इथं हाईस म्हणजे खेड्यामध्ये आणि शहरामध्ये म्हणजे फरक काय जाणवलाय की आता म्हणतात की की शहराच आपलं रुटीन असं फास्त हाय. पण अ खेड्यामध्ये सु समाधान आहे पण तेवढंच एक अजून एक अपवाद आहे की
हम्म.
इकडच्या करिअर ग्रोथ साठी आपल्यालात अ शहर बेस्ट आहे खेड्यामध्ये इतकी म्हणजे प्रगती नाही आहे ना, तेवढं काय हे नाय म्हणजे इंडस्ट्रियल मग काय अस जॉब करायला पण काही हे नाही.
हा बरोबर आहे बरोबर आहे तू तर म्हणजे बोलीस तू योग्यच बोलीस. म्हणजे बघ एखाद्याला एखाद्या व्यक्तीला एखाद्या व्यक्ती शहरात का जातो? कि बाबा तिथं काहीतरी म्हणजे जॉब साठी वगैरे, ऑपॉर्च्युनिटीज म्हणजे संडी असतात खूप मोठ्या प्रमाणात. नय ते तू खेड्यामध्ये बघ ना कुठ त काही संधी आहेत शेती शेतीशिवाय आपल्याला दुसरं काही इथं करता येतं का इथं ना मोठं बिल्डिंग त ह्यात ना, मोठ्या कंपनी आहे म आपल्याला भविष्यामध्ये सक्सेस व्हायच असेल तर मग साहजिकाय की आपल्याला शहरामध्ये स्थलांतर करावं लागणार. म तिथं आपण गेल्यानंतर ना आता बघ ना. मी तीन, चारस दिवस होते पण मला तिथली अशी अ सवय लागली होती की बाबा त्यांच्यासारखं वागायचं मग ते तर किती वर्षानुवर्ष तीथ ते राहतात मग त्यांना मग त्यामध्ये ते सगळं मॅच होऊन जातं. म्हणजे तिथं इतकी रहदारी ट्रॅफिक वगैरे असत की अ आपण ना, आंघोळ करून जाण्यापेक्षा येऊन आंघोळ केलेलं चांगलं मग आपल्याला फ्रेश वाटतं. आसं त्यांना म्हणजे आसं त्या ॲझ्युम करतात म्हणजे ते
हा म्हणजे बाहेर इतकं पोल्युशन हाय त्याच्यामुळं.
हा बरोबर बघ म्हणजे पोल्युशन आहेच. खूप मोठ्या प्रमाणात आहे म्हणजे गाड्यांची जी वाहतूक आहे तू बघितली असशील आपल्या खेड्यामध्ये. तेइतके जास्त ट्रॅफिक वगैरे, नाही आहे पण अक्षरशः तू शहरामध्ये गेलीये. गे गे की आपण आपल्या गल्ली च थोडस बाहेर गेलो ना, तर इतक्या गाड्या ह्यात. टू व्हीलर, फोर व्हीलर एवढ्या गाड्या आहेत ना तुला भयानक. त्यांचा आवाज त्यांचं ते जायचं आणि चालवतात तर कसं बाबा असं वाटतं की जरासं पुढ गेले की आप ला एक्सिडेंटच होणारय आणि आप
होय होय अग आणि तिथली लोकं रोड क्रॉस पण व्य म्हणजे असं एकदम स्मूटली करतात. एकदा मी गेलेले त मला एक पाऊल टाकायला पण भीती वाटत होती. पण नातीथं आणि गाड्या थांबत पण नाहीत आणि लोक क्रॉस करून जातात हेच काही कळत नाही.
हा पण अनुभव मी खूप चांगल्या प्रकारे घेतला आगं म्हणजे आपण बघण आपल्या खेड्यामध्ये काय करतो इकड, इकड इकडच्या साईडला बघतो गाडी गेली का तिकडच्या साईडला बघतो. आणि मग व्यवस्थित करतो तिकडं तसं नाही गाड्या ह्या चालत. राहतात हे असं निवांत त्यामधून जातात आणि काहीही त्यांना होत नाही म्हणजे अ त्यांना असं असतंय की आपण गाड्यांन कधी जातील वाट बघत उभारलो तर आप पण इथंच उभारणार कारण गाड्या कधी जाणारच नाहीयत ना, सगळ्या संपणारच नाहीयत रोड वरून असं असतंय तिकडं त्यामुळं तय त्यांचं जे जीवन असतं ना, ते पूर्ण असं म्हणजे असंच पटकन, पटकन व्हावं मग ते त्यात तू मॅगी आपण परवा बो म्हणजे मगाशीच्या ह्याच्यामध्ये आपलं कॉन्व्हर्सेशन झालं.
हम् हा येतोय येतोय ऐकते मी बोल की.
हा त्या संभाषणामध्ये आपण बोलो मॅगी आता मॅगी हा पर्याय त्यांनी का निवडलाय? आण केवढं ते धाव पळीचं जीवन मग तेवढाच त्यांनी भाजी पोळी कधी करणार त्या मुली चपातीला किती ते कणिक मळा मग ते भाजून घ्या लाटा म त्यापेक्षा चांगलाय म्हणत्यात. कि बाबा, हा! मॅगी आणा खालून, दुकानात जावा, पॅकेट घेऊन या
हा! तेवढंच पोटाची काहीतरी भूक भागवायची म्हणून खातात ती लोकं
होय ना! मग त्यांना... त्यांचं सगळं लक्ष कुठं असतंय? पैसा कमवायचं आणि त्या कामावर वेळेवर जायचं, आणि तिथून घरी यायचं, आणि आराम करायचा, आणि जो काही वेळ मिळेल त्यामध्ये मोबाईल वापरायचा. आणि मग कोणतरी आपल्यासारखं असतं, कि बाबा हा, चला जरा अस हिंडून फिरून येऊया! मग ते पण आपण जास्तीत जास्त ना, एक-दोन-तीन महिने तिथे गेल्यानंतर फिरतो वगैरे. मग इतका आपल्याला कंटाळ येतो, की नंतर नंतर आपल्याला तेच सगळं नको नको वाटतंय, आणि आपण आळशी होऊन जातोय, आणि मग आपण फक्त रूम वर बसायचं आणि निवांत राहायचं, झोपायचं, खायचं, प्यायचं हे सगळं पूर्ण रुटींनच त्यांचं ते सगळं चेंज होतय, पूर्ण जे सगळं घड्याळच त्यांचं उलटं फिरायला लागतय. असं होतं, आता म्हणजे, मी होते तिथं सगळच... तिथं तर नाइट शिफ्ट होती. ती उठणार बारा-एक वाजता, मग तिथून ती जेवण वगैरे करणार, मग जेवायचं. मग ती आंघोळ करणार चारला, तिथून थोडं झोपायचं, आणि मग तिची नाईट शिफ्ट
घरी असतीस तर, मग काय?
हा बाबा उठ... घरातले आपल्याला.. आणि आपण घरी असलो ना, की घरातले आपल्या उठलेले असतात. मग, त्यांच्यामुळे आपल्याला थोडंस
ते आपल्यावर बंधनं असतात आपल्यात एक रूल असतोय घरात, की बाबा ह्या टायमिंगला उठायचं, ह्या टायमिंगला नाश्ता असणार तुला बारा वाजता आई काय नाष्ट्ता देणार नाही. तुला बारा-एकला जेवणच मिळणार, हे रुटीन, एक रूल- असतो ना आपल्या घरी
हा.
आपण आपल्या मर्जीचे मालक, कि बाबा करू वाटलं करायचं, खाऊ वाटलं खायचं, नाही तर राहू दे!
हा, कधी पण उठा, कधी
त्यामुळं आळस वाढतोय, एक रु-हे राहत नाही, एक फॉल अ एक, लाईफला असं रूल नाही राहत.
काय नाहीच ग! हा, कधी पण, काय पण करा उठू रात्रीचं बारा वाजता उठून कुठे पण जावा, कोणाचं बंधन नाही, कोण विचारणारं नाही! आणि इकडच्यांना वाटतं की, मुलगी आपली कमवत आहे, मुलगा आपला कमवत आहे, पण आपण तिथे गेल्यानंतर, आपली... आपलं काय हाल होतय? ते आपलं फ-फक्त स्वतःलाच माहित असतय की, बघ त्या शॉप मध्ये जायचं, तिथं आठ तास आपण काम करायचं, मग थोडस आपण मध्ये काहीतरी कॅरी केलेलं असतय, मॅगी हे ते पास्ता, पोहे आणि तेच जर आपण इथं खेड्यामध्ये असतो, आणि एखाद्या लहान ठी तेंनी कुठ तरी कामाला असतं, तर मग आपल्या डब्यामध्ये काय असतय चपाती, भाजी, भात. तसंही तिकडं आपण घेऊन जाऊ शकत नाही, कारण आपल्याकडे तेवढा वेळच नसतोय.
त्यामुळं, पूर्ण हे सगळं धावपळीचंच! अन मीच होते ना त्यावेळी.
घरी कोण ना कोण आपल्याही बनवून देतं ना.
हा, काळजी असते ग! म हा, ते म्हणतात ना, माझी मुलगी
त्यामुळं आपण उठत नाही, करत नाही. एकतर दमून आलेलो असतोय, सगळी कामं आपली आपल्यालाच करायची असतात.
हा, आणि घरात इथं आपण असलो, की ते म्हणतात, मुलगी बाबा थोडंस का होईना काम करून आली, तिथ आपल्या-तिथं आपल्याला कोण म्हणणार आहे का? की काम करून आलीये आणि बस. असुदे, आपल्यालाच करायला लागणार ना सगळं? म ते अगदी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, मग जे काय असेल, भांडी घाासणे, झाडू मारणे, कपडे धुणे. ही सगळी जबाबदारी आपल्यावर येतात आणि त्यामुळें हा माणूस ना म्हणजे इव्हन मुलगा असतो ते मुलगी असतू ते ते सगळं शिकून घेतात पण त्यामध्ये म्हणजे फायदा पण आहे की काही गोष्टी शिकायला भेटतात शहरामध्ये किती म्हणजे वेगवेगळ्या प्रमाणातलं म्हणजे वेगवेगळ्या टाईपचे लोक आहेत सगळ्यांना आपण भेटतो किती प्रकारची लोक वेगवेगळ्या राज्यातून आलेले असतात वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेले असतात त्यांना आपण भेटतो अनुभव घेतो प्रत्येक ठिकाणची भाषा शैली वेशभूषा हे सगळं वेगवेगळं असते म्हणजे आपण जितकं बाहेर पडेल ना तितक आपल्याला फायदा आहे आणि तोटाही आहे पण ते आपल्यावर डिपेंड आहे की आपण कसं राहायचं आणि आपण कसं वागायचं बग असं मला वाटतं
म्हणजे आपण कसं राहतोय कसं वागतोय कोणत्या गोष्टीला किती महत्त्व देतोय हे पण आणि म म्हणजे डोकं उघडं ठेऊून म्हणजे बुद्धीना जास्त विचार करायला पाहिजे कारण शहर आहेथे शहरामध्ये कसं आपण खेड्यामध्ये सहज विश्वास ठेवतोय की हा बाबा ठीके असतील असं पण तिथं नाही हरक प्रकारची माणसं भेटणार आपल्याला मग आपल्यालाच विचार करून राहाला पाहिजे बाबा कोण कसा असेल कोण कस असेल
होय होय प्रत्येक अडथळ्यांना आपल्याला सामोरं जायला येत यायला पाहिजे बघ त मी सांगेल की मग आपण व्यवस्थित राहू शकतो तिथे सर्वाइव्ह करू शकतो
होय होय होय बरोबर आहे त सग
लेली नेक्स्ट टाईम गेले की तुला सांगेन नक्की तू पण ये माझ्यासोबत बघ थोडं कसं असतंय
हो चालेल चालेल नक्कीच येई त्यावे सांग मग बू
हो हो चालेल
ठेऊ काय
हा ठेव ठेव बाय